हॅलो,
हॅलो,
काय कटला होता वाटते नेटवर्क गेलत वाटते.
नेटवर्क गेलं का?
नाही झाले असतील बारा मिनिट मग
सातशे अठ्ठावीस
बराबर हे तेवढ तेवढच
मी बोलत बसलो
ह मी त्या दिवशी तसंच केलं ना बोलायलोच बोलायलो मला
हेे आवाज नाही नाही क्लिपचा
हा आपला नाही तर कटले की टुंग टुंग वाचते कमीत कमी
हो
हम् झालं का जेवण बिवन
सध्याच झालं आहे
झालं तू तर करत नाही ना इतक्या लवकर
नाही करत नसतो पण आता काय आज उपास होता
काय होता?
उपास
कशाचा हो आज काय आहे
हाय हाय कायतरी थोडासा
हो का
हो
हा हो हो तिकडेच गेलते कां
हम्
कॉलनीत आहे का नाही आपल्या कोणी?
दोघ तिघ मुलं आहेत
हो का
हम्म
मले कोणीच नाही दिसला कारण मी काल आलतो ना कोणीच नव्हतो काल
एक सचिन दा सुमित
हम्म हम्म
हो का ते ते जास्त हे आल ता मला येते म्हणे ते केअर ला जायचं कन्फर्म सांग म्हणे का इथं आज
आज का
हम्म
मग फिक्स कराव लागेल ना
तू चालला का?
मी आता माझे मित्रमंडळ असल्यावर जावस लागेल
कोणचे मित्रमंडळ आपलेच काय हे
हा आपलेच
अरे पण पैशे लय लागतात अन तिकडे पाणी चालू असते रे ऑक्टो ऑगस्ट महिन्यामध्ये
ते हाय ऑगस्टमध्ये पाणी च हाय
हो ना आत्ताच आपल्या इथं इतका पडायला ते अंधारात पहिलेच जास्त तपते तिकडे किती पडत असेल पाणी
आणि ते पहिलेच पाहिजे दुजून
चिखलदराज तुला माहिती आहे का चिखलदराज बंद केला जाईना फिरायसाठी बंद आहे सध्या
हो बोलनेच सुरूय आजुक सध्या
हो ना तिज्यात फोर व्हीलर गाड्या जाऊ दिल्या नाहीत समोरून
नाही आता ते कसं येणारेच पहिले काढू लागले नंतर मग जाणारे जा मोकळे झाल्यावर
तसच कराले ना काय लय पाणी पडला ना?
हम् इकडे कोकणात जायचे तर घाटं बंद केले
हो ना मग तिकड मला सांग केरळलात गेलो आपण तिकडे बी असंच काही ना काही होईल ना?
आता हवामान त्याच्या भरोश्यावर आहे ना वरच्याच्या
हम्म मी तर काय कन्फर्म नाही, गड्या लय पैशे लागायले ना? नाही तर गेलो असतो मी हम्म, आठ नऊ हजार रुपये लागतात
आपल्याला आपल्याला परवडत नाही ना एवढं?
हो ना अरे जवळपास जाऊ न कुठ तरी मग इकडं नाशिक गीशीक साईडला जाऊ इथं चालतय आपल्याला
नाशिक का?
हा ना इकडे बी फिरायला आहेत ना जागा? असं काही हे नाही नाही तिकडेच हे म्हणून आंध्रप्रदेशमध्ये काही?
हं तेच ना आता तु पाय इतक्या दूर जायचं? त्याचेच वरून पाणी
आपण जायाचो आणि आपला पचका होऊन जायचा ति
हा हाव ना मग तेच ना
किती किती, नुकसान व्हायचं मग येरी जाणे येण्याच तिकीट किती लागायल?
हं जवळपास गेल आणि फेल झाला कार्यक्रम तर चालते तंदूर
केरलाचं कोण केल तर बरं पक्कं?
ते आता रोहित दादा नी
त्याला म्हणा एकदा ते वातावरण पाहे म्हणा काय हाय वातावरण एवढं भारीय तिकडं
तेच ना आता सध्या तरी बरंय पण पुढच्या महिन्यात भारी
ऑगस्टमध्ये म्या पाहिलं ना सारखं पाणी चालू असते. तिकडं सारखं सकाळ संध्याकाळ
हं मग आता जातानी पाणी येतानी पाणी पाणी नुसतं पहा
पाहायचं काय नेमकं तिकंड हाय काय असं एवढं पाण्यात बाहेर निंघता येणार नाही ना आपल्याले?
आणि तेच ना
हम्म
तेच
जवळपासच करू इकडं आपल्या महाराष्ट्रात कसं इथं पैसे बी कमी लागतात जरा तिकडं लय लागतात
हा
खाया पियाचे किती लागतात पाहे ना?
तेच ना
हम्म तिकडं एक तर आपल्याला ती भाषा बी समजत नाही बराबर
हं भाषाचं हाव भाषाचे आहे म्हणू हम्म खर्च जास्तय
हो ना खर्च‌ लय येते ना ते बी ए
आता हे धरुन चाललो की सात आठ हजार येई
हो ना सात एक जास्त बी लागू शकतात ना?
तिथे स्पॉट दूर दूर हातना जरा
हो स्पॉटच तर दूर येतं पण ते राहिणं खाण्यानी खा राहण्याचे पैसे लय लागतात.
हा ना ते पण पावसाळ्याच्या हेच्यातनी राह्याच म्हणलं चांगलंच पहायला लागत
हो ना तिथं बी साधारण राहता येणार नाही काय असल मंग ते पाण्याचं
हम्म
हम्म तेच ना. इथं जवळपास तर महाराष्ट्रात काहीतरी चांगलं असलच ना?
वाजवा किती ठिकाण आहेेत.
हो ना मंग तिकडं इतक्या लांब मॅ पाहिलं होतं म्हणजे इतकंबी हे नाही तिथं लोकप्रिय नाही म्हणा ती पण जातात लोकं.
हां
मेन तर गोवा गोव्यामध्ये इथले लोक जातात तिकडे दुसरं मंग महाराष्ट्र हायत दोन तीन जागा.
हो गोवा.
गोवा बी महाराष्ट्रातच येते ना लय लांब थोडी आहे.
हम्म जर असंच महाराष्ट्राच्या
हा मुंबईच्या बाजूलीच आहे ना ते केलंच.
हां
महाराष्ट्रातच मोजले जात ती कारण आपण रिचार्ज मारतो किनाय ऑनलाईन ती विचारते आपल्याला मग महाराष्ट्र अँड गोवा एकाच हेच्यात येत आपलं
हा आता फोन लावतो त्याच्यावर पण दाखवते ना.
हो ना तेच तर
हम्म
पाहू आपण एखांदिवशी काय करू नाय तर उद्यापरवा पाहू एखांदी सिंपल जवळपास लोकेशन.
सगळे तयार पाहिजेत.
हम्म सगळे काय ती येता त्यायला समजेल नाही जाऊ दे नाही तर मग मी नाही तुम्ही जा मस्त. तान भिजून या तिकडून.
ते काय करायचंय इतक्या दुर
निसते पैसे जातील आपले नी काय आहे दुसरं.
हम्म
एका स्पॉटवरुन वापस येन लागेल.
हम्म सध्याच पाणी इकटंय किती पाणी आहे पुण्यात तसं वाहू वाहू चालले लोकं असे एवढं पाणी आहे.
नाही र ते कस पाऊस पावसाचं ठिकाण फिरासारखं नाहीन ते.
हम्म पुढं चालून वयाला अजून वाढणार आहे पाणी आता एक दोन महिन्यात.
हां
पुढचा तर ऑगस्ट महिना आहे मेन तर पाण्याच आहे ते.
ह मग आता दिवाळी दिवाळीच्या नंतर पण
हो ना तेच तर.
चिखलदरा पावसाचा पूर्वी चिखलदरा आहे
काय आहे ते?
चिखलदरा म्हटलं पावसाचा पुरते
हो ना जवळ गं गे बंदरी असतात काही टेन्शन नाही तिथं
हम्म
जवळच आहे ना आपल्या ना अमरावती काय लय लांब आहे काय इथंच
खर्च कमी आहे.
खर्च काहीच नाही लागतं तिथं नाही म्हणजे काहीच नाही ना असं आपण गाडी करून जाऊ शकतो आपली.
हा
तेच ना तिथंच जाय लागतं तिकडं जवळ आहे नुसता
काय एक मिनटं
तिथे गेलते का तुम्ही कधी आधी
वाजेवा गेलतो ना
गेलते का?
हम्म
केरलाला कधी गेलते काय?
नाही रे
म्हणून ते लोकं तिकडली गरबड कर आले होते.
तेच
हम्म त्याच्यामुळंच तसं व्हायलं.
तो होता का बहिराम
नाही नाही मी आलोच नाही ईन कधी कशातच नाही आलो.
नाही तू नव्हतं.
हम
हम्म
तेच ना
ह
अजून ते इकडं पण इथं चांगल्या काय म्हणतात तिकडे संभाजीनगर साईडली बी येत ना चांगल्या जागा
हो तिकडे
हम्म अहिल्यानगर वगैरे तिकडं
नाशिकडे चांगली म्हण
हो ना नाशिकच नंबर आहे इथे तसं पाहिलंच फिरायला मस्त आहे तिकडं.
हम्म
एक तर नाशिकले काही काही एरिया एकदम शांत आहेत तिथं लोकच नाहीत जास्त असे. हम्म तेच ना
ह असं करून कॅन्सल होती प्रोग्राम
हो ना पाण्या पावसाचं कसं आता हे मनानच करायला याईल वाट्टी जायचं जायचं जायचं.
हम्म
मग नंतर पैसे निसते वेस्टच होतील असं काही बिन फालतूच होणार ते तिच्यामुळं बाकी काय नाही जायचं काय एवढं हे पण पाणी नसलं पाहिजे मग काय
नाही जास्त जण पाहिजेत ना रे
हम्म. जास्त तर पाहिजेेतच.
हम्म एका गाडीत फुल बसतील तसे.
हो ना गाडी करता येते समजा मग आपल्याला.
हम्म हां
मग काय शे ना गोपाल
काय म्हणला.
गोपालजीन हे तीन मागच्या वेळेस
कुठे गेलते ते?
आपल्या परतवडा.
हो कुठय ते परती?
हां एम पी बोर्डर.
बापरे एम नाही एमपी. तर अलीकडेच आहेना आपल्या मध्य प्रदेश?
हो. ना
अमरावतीच्या वरती येते ना वाटते?
हा अमरावतीच्या वरती बहिरम परतवाडाच्या पलीकडे बहिरम आहे तिथं.
हो. का हां हां
जवळ आहे मग आंध्र प्रदेश लांब हे ना. मध्य प्रदेश जवळय. उत्तर प्रदेश लांब आहे. उत्तर प्रदेश भी मध्य प्रदेशच्या पुढं आहे.
हम्म
पंजाब दिल्ली ते अजून लांब आहे मग तीकडं.
तेच ना चालक दरी
तिकडें जात बि नाही ना आपण कशाला पंजाबमध्ये जाईला. आता बिन फालतंच
ती इकडेे येतात ना
हो ना, धंदे करायला इकडे येतात लोक कधी
हम्म
तेचं बर बा तिकडं नाही नाही. पंजाब तिकडे. मध्य प्रदेश युपी ची बी लोकं येतात.
हो, यूपी
मला वाटते. हो राजस्थानची ती हे फालुदा विलुदा विकतात हे राजस्थानचे लोक येते.
हा ते आहे. तर
म्हणजे मला वाटते. सगळीकडले आपल्या इथे येतात आपण कशाला जायच आहे दुसरीकडें.
ते. म्ह
हम्म आपलं ते ह्याची जरा लोकेशन म्हणजे. असं बेस्ट आहे. असं लोकांसाठी.
हो
हम्म. इथं काही बी टाकलं का नाही की चालते. बाहेर तिकडं जरा कॉम्पिटिशन लय आहे वाटते कमी चालते तिकडं.
तिकडे जाईल समजते. इकडे जाईल समजत नाही.
हा आणि आपल्या इथे जास्त लोक सुरू बी करत नाहीत ना बाहेरची येतात सुरू करतात.
हम्म
त्याच्यामुळेच महागाई वाटते. जरा आपलं
हम्म
पाहना सगळीकडलेच लोकं येतात यूपी, बिहार, गुजरात गिजरात.
आपलेच जात नाही तर
हूम् आपले काय आपले इथलबी इथंच काम करत नाही. इथे बी काम करत नाही, तिकड काय जाणार हाईथ?
हम्म. हू हू.
हुम कंपन्या इम्पंन्या पाहिजे तेहला फक्त
होय तेच.
हा ना? काल तुम्ही फराळाच काय केलत मग?
काय नाही. काहीच नाही बुवा!
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हाय का रेंज?
फराळाचं काय केेलत म्हणलं?
हिम क्रीम काय नाही खाजारत.
हू हू.
ते साधारण.
साधारण.
हूम्म.
मध्ये धरला आपला सोडला होता का काय फराळच केेलत?
सोडला.
सोडल का म्हणजे जेवण केलता ना?
हू अ.
हू हू सकाळ पासून काही खायल नाही काय?
हेच.
फराळी गिराळी एकांदी
मोजकाच.